हॅलो, हॅलो कायं कारांयल्या. वहिनी नाहींय.
अच्छा प्रीती तूं आहेसं कां.
हो.
कायं करतेस.
कायं नाहीं बघां बसले पप्पांना पाणी तापवांयला.
होयं, आंज तुं कांहीं बाहेर गेली होतीस होयं मी कॉल केलां होतां.
होयं होयं दुपारी जरां गावांत गेलेलो.
हां, कायं बिझनेसचं हे चालूंय कायं.
चालूं आहे कि, मांल आनांयला होयं चालूं आहे कांल. हां.
छांन केलंय तुम्हीं ते मस्तं झालंय पॉट वगैरेें ते तरं.
पाॅट व्हयं तो कांल पोस्ट केलेला तो नां.
हम्मं, सनफ्लांवर.
होयं, होयं ते तिनं केल्यां सन फ्लॉवरचं पॉट.
हम्मं.
आं.
आंता मी आले नां मलां पणं शिकवं म्हटलं सुट्टीला आली की.
हां हां चालतंय की. तुम्हांला पणं माहिती होयं तिकडं तुम्हीं पणं केलां. आहेतं आहेतं म्हणजे पं हारांचे दोन आलते. हम्मं होयं तिकडं आणि उलटं मांल. हां, होयं ते पणं हांय.
मलां ते जास्वंदीचां हारं, चाफ्यांचा हारं. आणि ते पॉट शिकवं मलां. आले की, हम्मं ऑर्डर आहेतं.
ऑर्डर आहेतं की.
अरे वां भारीय मं म्हणजे चालूंय म्हणायचं कामं.
होयं पर्वा ह्यांच्या दोन आलेल्या कायं म्हणतांत त्यांला. अं दोन चाफ्यांच्या हांर च्यां आलेल्या एक केंद्रांत दिलां.
हां.
आणि बाकीचं इथं इथं ती इथंली हं किशोरी काकी आहे तिच्यां आलेला.
हम्मं हं.
आणि बाकीचं मंग अनेक आंता हेचांय कां आंलाय. अं जास्वंदीच्या फुलांचा.
हो, आपल्यां घरांत पणं बनवं कांहींतरी कांहींतरी जरां.
आहो तेच झालं बनवायचं होतं घरात जास्वंदच्या फुलाचा हार. पण काय झालंय आपल्या घरातल्या गणपतीचं माप नसते ना व्यवस्थि
होय होय माहिती नाही ना अजून कसं आहे काय.
हम्म तेच की, म्हणून.
अच्छा नाही मला पण आता गणपतीच्या वळेस हम्म.
हम् तुमच तुम्ही पुंतिच बसवताय गणपती.
आता ह्या वर्षी बसवायचं इकडें आता.
बसवायचंय का मग तुम्ही तुम्ही जर एक ठेवणार असला ना कायम गणपतीची.
हम्म.
तर चाल-
हो मग आता तसंच ठेवायचं ना आपण कुठे एवढं मोठा घेतोय. इथे सगळे छोटे च आणतात गणपती.
हा तिथलं तस असतं इथे कस वेगळ वेगळ साईज दरवर्षी वेगळी साईज असते ना. म्हणून म्हणून म्हण मग साईज कळत नाही ना मग किती फुलांचा करायचा.
होय होय
म्हणून मग म्हणलं फक्त एक जास्वंदाच फुल करायचं बघायचं हिला करायचं. गौऱ्यांना तेवढं दोन करायचं.
हम्म हम्म हम्म गौरी पण असतात नाही का आपलं त्यामुळे. चांगलं चाललंय त्या फोटो व्हिडिओज मस्त केल्या तिने त्या ह्याच्यावरती. मी बघितलं तुमच्या इन्स्टाच्या - अकाउंट ला खूप छान वाटतय मस्त आहे नवीन काहीतरी वेगळं. आपल्यात तर कोण नव्हतं बघण्यात असं.
नाही होय तेच की नव्हतं इथ आणि त्याचं आता लय जास्त क्रेझ चालू या वो
हम्म बरोबर ये
म्हणून
म्हणून मग केलो असू दे म्हणलं काहीतरी आता कॉलेज चालू होतील आमची पण आता. मग तेच म्हणाशी ती वेगळीकड. हेच किती इकडे आली होती परवा तेच म्हणली होती. कॉलेजमध्ये वेगवेगळ घ कसं करायच काय करायचं मी म्हणल मग काय करायचं सांग तूच तर म्हणली काय नाही हे करायचं. आपलं म्हणजे ज मी जर हॉस्टेलला राहिलो. तर तिथो बनवू शकतोय की किंवा ती येऊन जाऊनच करणार आहे.
हा
बघायचं म्हणली
हम् हम तू हॉस्टेलच बघा लागलेयास
होय हॉस्टेलचं बघाय लो मी
कुठं झालं
कारण सांग झालं नाही अजून झालेलं अजून आता हे झालं.
हम्म
आता अजून रजिस्ट्रेशन चाललं
अच्छा हम् ह् तिचं कुठे झालं.
तिन डी वाय पाटीलला केली कोल्हापूर डी वाय पाटीलला केली कोल्हापूर.
हम्म ती येऊन जाऊन करणार मग.
व म्हणणाऱ्या तसंच.
दररोज अपडाऊन जामणार?
होय आता काय करायचं मग तिचा पप्पा नको म्हणाला थोड दिवस तरी म्हणत्या
ते या येऊन जाऊन करणार मग बघायच लईच म्हणजे लई येवा लागला त्रास वगैरे तर मग अप अ हॉस्टेलला बगनार. आणि कसं आहे ती हॉटेल मॅनेजमेंट ला घेतली ना त्याच्यामुळं हॉटेल मॅनेजमेंट वाली इकडची लई नाही येत ना.
हम् हम् हम्म हम!
आत म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट ला थोडेच हे होत्यात ठराविकच ऍडमिशन्स असतात हा त्याच्यामुळं बस नाहीेहे.
ओके.
म्हणून तिच प्रॉब्लेम झाला नाहीतर मग बस असते तर मग ती बस येऊन जाऊन करणार होते मग आता ते पण नाही आहे मग ति पप्पाला लांब कुठाय लांब कुठा आहे म्हणा मग म्हण दिवस आणि हेवा लागली की मगर ह म्हणत होस्टेलला
तरी कोल्हापूर म्हणजे अर्धा तास लागतोच की ग.
अर्धा तासनी स्टँडवरन अर्धा तास नय एक तास आहे इकलकरंजी ते कोल्हापूर एक तास दहा मिनट.
मग तेच कि आ मग
हा मग आणि तिथनं आणि कुठं ते कॉलेज कुठे आहे तिथनं तिथं चालत आणि चालनी कॉलेज शाळा सुटायच्या टायमाला गर्दी केवढी असतेया मिळत नाहीत.
तेच म्हणले हे असं कस काय म्हणाले तू पण कोल्हापूरच कॉलेज बघणार
होय. नाही कोल्हापूरची अशी चांगली नाही आहेत कॉलेज. बघ णार इकड तर सांगलीच बघितलं.
कोणतं?
अ व्हीपी कॉलेज बघितलंय सांगलीच.
ओके ओक ओे.
वी पी कॉलेज.
हम्म हम् ह् मग तिथं जवळ आहेत का हॉस्टेल वगैरे?
मस्टर कॉलेज आहे की.
बरं बरं.
कॉलेजच हॉस्टेल आहे कॉलेजचं हॉस्टेल फक्त तिथं गर्ल हॉटेलच आहे त्यामुळं एवढं असं हे पण नायेस
हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
म म्हणूनत आता बघायचं मग होतय.
हा आणि आता किती वर्ष अजून कराय लागणार ते?
दोन वर्ष एमसीएची दोन वर्ष.
यम सी ये ओके.
म्हणजे दीड वर्ष असते हे ब बाकीच्या ना सामन्यात इंटर्नशिप वगैरे असत्या. मग त्याच्या थ्रू जॉब मिळू शकतोय असं असतं.
अच्छा आणि तुमच्या स्कूलमध्ये काही इव्हेंट्स वगैरे कॉलेजमध्ये ते नासतात का ग असं?
कश्याचे?
कसलं बी सेलिब्रेशन, आता आमच्याकडे कसं पालखी सेलिब्रेशन हे तेन असतंय. तसं कॉलेजमध्ये राहतयं का?
अ स्कु नाही नाही कॉलेजमध्ये नसतयं स्कूलमध्येच की स्कूलमध्ये पण असं लहान मुलांच्या स्कूलमध्ये. ते अ एल के जी, यु के जी. फस्ट हा त्यांना हा त्यांना तेवढं असतंय मोठ्यांना नसतयं लई करून. लई दा पहिली ते दहा म्हणजे पाचवी ते दहावी वाल्यांना पण काय नसतंय एवढं.
हा मग ठीक आहे. तेच आमच्या इथं कसं प्रत्येक हेला इव्हेंट मोठ्या म्हणजे मोठ्या स्कूला पण असतं आता हे दिंडी कशी आळंदीची मोठंच हे असते ना मग सगळे स्कूल सेलिब्रेशन करतात. जसं आता गुरुपौर्णिमा आली म्हण किंवा रेनी डे आला हे असं तुमच्या इथं असं मोठे मो तर इव्हेंट महत्वाचे तर सेलिब्रेशन असतील ना.
आता स्वराजच्या स्कूलमध्ये तर करत्यात म्हणजे मी बघितलंय सगळ्याच इव्हेंट म्हणजे कुठलं डे फादर्स डे, मदर्स डे, ग्रँड फादर्स डे, परत सन लहान सगळे कॉलेजला नसतयं नसतयं कायच.
नाहीच होय हम्म तुमच्या हेच्यात नुसतं एकचं असलं ट्रॅडिशनल डे.
ते पण मी जिथं होतो तिथं ते पण नसायचं ह्या वर्षी फक्त ट्रॅडिशनल डे घेतलेला.
होय हा हां.
नाहीतर ते पण नसतयं, आम आमच्या डिपार्टमेंटला तेवढं असायचं फ्रेशर्स एक सेंडॉप एक आणि ट्रॅडिशनल डे असं हे तीनच इव्हेंट.
ओके हम् हं हं झालं बाई बघता बघू स तुमचं कॉलेज कम्प्लीट‌.
होय, डी के टी ला तेन असतंय बघा इव्हेंट्स मोठे असतात.
हम्म बरोबर. मग आता काय आणि इंटर्नशिप वगैरे तेन काय काय करणार आहेस काय? हम्म, नाही म्हटलं आता हे करत करत इंटर्नशिप करणार आहेस का? हम्म हम्.
नाही इंटर्नशिप ला कसं त्यांचं ठराविक पिरियड असतं तीन महिने सहा महिने नऊ महिने. कंपल्सरी तेवढं जायला लागतंय.
अच्छा.
मग मध्ये म्हणत नव्हतोय पुण्यातलं ब बघत होतो पण ते राहण्याचं खाण्याचं तेन लईच चाललंय त्यांसिवला मग उगच काही इन्कम नाही मी उगचच पैसे घालयचं असं व्हालं ना ते. मग पहिला स्टार्टिंगला तेवढं विदाउट पैशाच इंटर्नशिप करायचं तीन महिन्याच मग एकदा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळालं की नंतर स्टायफंण मिळतंय.
चालेल चालेल.
असं असतंय मग स्टायफंड मिळायला लागला कि मग पुण्याला आलं तरी चालतय ओ म्हणजे त्या स्टायफोन मधनं राहण्या खाण्याच निघून जाते ना.
निघून जाते बरोबर. चालते चालते, अण्णा बरेे आहेत?
हाईत.
अण्णांची तब्येत बरी आहे, हा मम्मी काय करते,?
मम्मी आहे मम्मी जेवणाचं चालू घालाल्या. आई झोपल्या
हॅलो हॅलो आई काय करतायत झोपल्यात व्हय हम्म मीच सकाळी केलता विघ्नेश भैयाला फोन हम्म म आई संगतेन बोलले आता काही तो उचलतच नाहीे ये फोन मग म्हटलं आता चार वाजता सांगते आरुषला कर म्हणून भैयाला जरा बघ
आता बोलाल का कि वाटतं कुणासोबत तर तो
हम्म हझ कॉल उचललाच नाही मी बाहेर गेले होते हिला मोबाईल देऊन दिले होते त म्हटलं भै्यासग बोलायचं तर बोलून घे त्याने काय उचललाच ही वहिनी न पण म मला सांग हो मला म्हटली मी भाजी आणायला गेलतो आणि मग मला पण सांग मी बरोबर ह नाही ग गाडी मारायला पण म्हणजे तसच भाजी घेऊन गाडी ते ग्राउंड घेऊन आलो ग अस मीच चालवत होते ना मम्मीला पण सांगा आठ वाजता करते म्हणा आठ साडे आठ वाजता फोन
हा हा चालते कि मग तवर पप्पा पण जिंंतथून गेले असतात मग ती फ्री
ते संध्याकाळी हा
हा चालतय आणि अनिकेत हा अनिकेत
काय आहे आज संडे नाही आता जरास झोपून पाच साडे पाच वाजे पर्यंत झोपणार आहे आता ज आज झोप नाही झाली अग बाहेर गेलो होतो आत्ता आलय मी पण होय अग काय करणार बाहेर गेले होते ते जरा मैत्रीनिकडे गेले होते ति च बसली एक दोन वाजता गेलो तर आत्ताच आलोय अग आपल्या इथे काही मान्सून सेल वगैरे चालू झाले की नाहीत काय जरा ब घून‌ ये की नंतर फोन का नही कुठं कुठं काय काय ऑफर चालू सांग मला जरा. तुला घ्यायला सांगायचाये कन्हैया, मयूर, आणि हे ते हा. जरा ते ज बोलू नंतर मग मी करते संध्याकाळी जरा. पार्टीवेअर साड्या बघायच्या हम्म संध्याकाळी कर
पार्टी वेअर साड्या चालतंय चालतंय.
अ आणि काठ पदराच्या पण साड्यांचं बघायचच आहे त्यासाठी.
हम्म्. आज आज म्हणतो परवा मैत्रिणीसोबत मोरणीत गेलेलो मैत्रिणीसोबत.
हा.
हा तिथं बघितलंलो पार्टीवेअर साड्या मोरणीत सांगितलोय पंधराशेपासन आहेत. म्हणजे भारी आहेत एकदम अशा रिच दिसतात.
अच्छा मला ते फोटो वगैरे काढू पाठव कन्हैया मध्ये तेन गेलीस कनी जरा फोटो वगैरे पाठव म्हणजे मि तुला.